हॅलो.
हॅलो.
हा जेवलीस काय?
होय होय जेवलो बघ तू.
मी पण जेवलो बाई. आज काय नायं. शिवायला बसलं.
हा हा.
मं. पुरगी कुठं गेली.
पुरगी पोरं बसल्यात बाहेर जाऊन.
हं हा. म तेच म्हटलं काल पण काय करतो म्हटलीस, काय केली नाहीस म्हटलं, आता कामात असचील
होय काल काम आग काल दुपारी जरा गावात सं दोन वाजता गावात गेलतो गं.
हा हा हा.
परीचे जरा केस कट करायचे होते म्हणून.
हा हं.
केस कट.
खरेदी करायला काय म्हणलं, हा हा किती हाय गं तिकड? कटिंगला ते हॅलो
हा.
कटिंग ला किती रुपये आहे म्हणलं? कटिंग ला किती रुपये?
का काय कटींगला?
केस कटींगला.
काल बघ सगळं माझं तिझं मिळून दोन अडीचशे रुपये घालवून आलोय बघ.
हा हा आयब्रो वगैरे सगळं. हा हा ते आता वाढलेच सोड रेट वाढल्यातच
होय.
आयब्रोचच तीस रुपये झाल्यात आता.
मकाय्.
हम्.
बाकी काय म निवांत.
निवांत बघ निवांत कुठलं अज च हता ब्लाऊज शिवल्याशिवाय काही निवांत नाही.
हम् आमचं पण दिदवी गेल्या नव शेतात ते कॉल जरा लावायचा त्या अर्जंट आहेत.
हा हा
कॉल लावायला बसायचं‌ आता.
हा हा हात शिलायच हात शिलायलाच वेळलागतोय‌ ग ते हेला काय वाटत नाही. हात शिलाईला जरा वेळ लागतेय. म्हणून मी घेईना बग मशीन. ते हात शिलाई घालायचं घालायचं बायका लागल्यात पाट घ्या म्हणुन
हा हा
खरं पण नाही घेतलं मी
होय.
त्याला लई लोड होते ग कोण तर पाहिजे एकट तिला.
होय.
फॉल लावायचं परत ते मशीन वर शिवाय च शिवायला काय वा वाटत नाही खर पण हात शिलाई घालायलाच नको वाटते.
होय.
आता साध्या ब्लाउ पण तसच होतय. शिवून बरोबर होतय. तर ते बटनं लावाय ला हात शिलाई घालायला नको वाटतय.
आमची दिदी रात्रीच घालत्या.
मला तर लय वैताग येतोय द्यायचं असलं क नाई मग मी लावतोय बघ कधी इचीला तवा लावतो म्हण
आता शिवुन टेवल्यात ब चार ब्लाउज त्याला अजून लावायचेत आता हे पूर्ण करून ह्यांचं एवढं द्यायचं मग त्याला लावायचं
होय.
हे अस्तरच काय वाटत नाई ते साधं नको वाटतय.
मग काय
काय चालय म बाकी
काय नाय बय अं तेच आता म्हणलं आता कुणाकुणाला फोन लावायचं म्हणलं अजून आहेत भरपूर
हूं हूं
आज तुला आणि तीन वेळा लावायला पाहिजे म
होय.
हूं म आता ब मावशीच्या पोरग्याला एक सांगतलंय
हूं हूं
तेला एक लावायचाय ते म्हणजे अगोदर ॲड करायला काय नाही. ग तवा बंद झालेलं ते
हूं हूं हूं
ऍड करायचं म तेवढ तेवढं लागणार होते तेवढेच घेत
होय.
हूं
हूं हूं हूं
म्हणजे मला पण माहित नव्हतं सोडं ते कॉलेज मधल्या मुलींनी ऍड केलेले
हा हां हां
ते तुमच्या तिथल्याच की कबनूरचे आ ते
होय.
हूं
मग आणि काय मग निवांत हातशिरा घायला कंटाळा येत नसल तुला?
कंटाळा आता बसून बसून येतोय की ग संध्याकाळपर्यंत बसतोय पाच सहा वाजेपर्यंत.
होय लई वेळ लागतोय ग. एका साडीला लई उशीर लागतोय.
तिनापाासून पाच पर्यंत दोन तासात तीन साड्या केल्या की.
हां हां
हम
ते बारीक बारीक शिलाई असते त्यामुळे नको वाटतय.
अजून माझा ब्लाॅस शिवायचे.
ब्लाऊज नेस्तीस व्हय साडी?
साडीच असते की ड्रेस कुठ असतोय.
का ड्रेस घालत नाही इकडे येताना तर घालायच साडी. हा ड्रेस
नाही.
पहिला घालत होतीस नव्ह?
घालत होतो आधी आता नाही बंद केल बाई. नवरा लईच दारू प्यायला लागलाय बंद केले
ड्रेस घालायचं बंद केलीस?
आ?
त्याचा काय संबंध आहे मग?
अगं कुत लय नालायक तोंडाचा आहे तो माणूस.
हम हम शिव्या देऊ नको ग.
अ हम्म
मग? फोन बिन केलेलीत का नाही?
नाही नाही.
नाही होय? ये बी काय म्हणत नाहीत?
फोनच आला नाही.
हम हम काय नसय विचार करायच नाही मग जास्त खायच खायच निवांत राहायचं.
निजत तुरुंगात टाक.
ठरवायचं होयच की.
हम्म
मग आता पोरगीची शाळा तेन आहे विचार करून काय करतीस.
मग काय
ती पूजा बी होती बघ किती दिवस. अरे पसारा सगळा घेऊन आलती ती.
होय
होय तुझी पोरगी बारकी तिची जरा मो ते सोड
हम्म
आता आणि मेडिकल मध्ये लागलाय जॉबला.
हम्म
हम्म मग आता जाते व्यवस्थित. सहा महिने इथ शिकली पोरगी आता सहा माहिने तिकडं घातली.
हम्म चालतंय बाकी काय मग निवांत?
आणि निवांत बघ. अजून दोन ब्लाऊज कटिंग करायचे हेत दोन साड्यासनी काट मारायचंय.
हम्म हम्म
म यांच पूर्ण करून सगळं बटणं, हुक्क लावून द्यायचं. ब्लाऊज काय होत्यात सोड सहा वाजेपर्यंत.
होय
एकसारखं बसलं की होतय लगेच.
हम्म पोरी?
पोरी तिकडच आहेत की.
मम्मीकड होय?
नाही सासूकडे गेलेत.
होय
होय त्याचा एक रविवारी गेल
हम्म हम् हम्म
येतील आणि दोन तीन दिवसात.
हम् हम् हम्
ते हे पण पूर्ण करायचे टास्क, हे पण ब्लाऊज पण पूर्ण करायचे आहेत. या लागलेत भरपूर खर ते आस्तरला आणि लेसलाच पैसे चाललेत सगळ.
व्हय
काय करतीस. मग दिदी काय एकदम आणते ते काय लेस तेन.
होय होय तिचं एकदमच असतय.
हा हा मग लटकनच्या तेन सगळ्या आणत्या?
ते लटकन कसं असतंय तेला येईल तसं असतंय ब्लाउजवरन. येईल तसं घेऊन येत्या मग हा येईल तस घेऊन येतीया होय त्यांना पाहिजे तसं गिरायि कांना कसं पाहिजे तसं घेऊन यायला लागत. ते नाही
होय होय खर काय म्हणजे व्हेरायटी वेगळ्या वेगळ्या असल्या कि वेगळवेगळच आणाय लागतय.
हा म तेच
आता सत्तर रुप रुपये आयंशी रुपये
हम्म
परत एकशे दहा रुपये है दीडशे रुपये है.
हम्म हम्म
मी कधी ऑनलाईन मागवतोय कधी दुकानातन आनतोय.
ति लेस तेन एकदम घेत्या दीदी?
हा. मी पण आणते सोड बंडल एकदम आणतेय. तर कसं एक सारखं पण चालत नाही नाही वेगळ्या वेगळ्या लागत्यात.
हा वेगवेगळंच हाय तिच्याकड.
हां
वेगवेगळंच आणतिया ती पण
हा हा कस कितीला रील मिळत तेव्हा
इथन नाही घेते ती एकदम कुठलं ते दुसऱ्या दुसऱ्या गावाकडन आणत्या, दिदी अन दाजी सुट्टी असेल त्या दिवशी जात्यात.
हां हां टायमाला ते आणतोय, असं सारखं आणत नाही हाय ते मग इथन लागलं एकदम एमर्जन्सी असली तर मग इथन स्टेशनरी मध्यन आणतोय.
हम्म.
असं एक-एक ठिकाणी देत्यात स्वस्त, एक-एक ठिकाणी लय महाग दे त्यात ग.
हम्म
मग
अमं?
ना तिकिट तेन किती हाय इकडं यायला म?
तरी दोनशे रुपये बसत्यात की,
होय?
दोन - तीनशे रुपये जातात.
लांब आहे म्हणलं
आ?
वयताक येत असल गाडीत बसून?
होय चालतंय मग
काय म्हणलीस?
काय नाही बग.
मग मम्मी पप्पा तेन फोन करत्यात? कणी.
होय होय त्यांच असतय की रोज.
हा हं. मग पप्पा ते ना येणार हाईत कनायला.
नाही नाही माझं मी येणार आहे.
तगं त येणार पुर्गी ऐकते काय ग एकटीला?
होय होय काय करत नाही. आण तिकडून एकटीच आलोय ग.
हा हा हा.
प्पाना बोलवत नाही माझं मीच येतोय माझं मीच जातोय.
हम्म बरय बाई अ ह ह मी नाही बाई. थांब काय झालं काय दहा मिनिट परत करतो थांब आ.
हम्म हम्म.
हा.